हॅलो हॅलो
हॅलो होजी
चल चल हा बोल
अरे त
का हॅलो
हॅलो
लोक
हॅलो हॅलो
हा येतो बोल.
आवाज नाही रे तुझा.
अेना झाले. हा ना ग.
हॅलो.
हा बोल.
अरे कुठे आहेस.
काय करा.
घरातयचंय.
हा.
हम्म हम्मम् कॉलेज. लग दे ना. कॉललेला कस.
कटगेत कडचला.
हम् हम् कशाला गेल ना सुट्टी घेऊन.
हा काय ना दातचीी जरा ट्रीटमेंट.
ह हा किडलिया.
हग नाव हेग नव तीनले.
त् तेस.
हा होय केड भ.
ह हा हा. कोण वहिनी देतात का वहिनी देतात. क.
हा.
होईनेतात.
आणि तेच कीम्ही कोन दे ना.
हा.
कावलले हॅलो.
खर्च सांग हॅलो
एकादाताय बार
आा
बाराशे रुपये चांगले का
आह.
बाराशे बाराशे ते हा.
वते का.
तेवड दे बाया जास्त आहे त्यापेक्षा
ह हा ह कोळचय वाट नव न. ह.
दवाखत कमीच आहे रेट.
हा म रें पण पण.
ह. काय दहा रुपये
होय.
ठांला
ते करत आहे ना आम्हाला अवश शिलायलाव क किटू जागाय तर हो शिलायलाती जागा आहे तर
कायशेला आ मला बळकीच नाही आहे तिथं वळी किच वाजीेत को वाज तिथ मी म्हणजे म. हजार रप म. तिथे गेल तो होय. तोडेस्टा आहेर कुठला तरी त्याच्यामुळे स्वस्त पडते. ह.
ह.
तुझं किती चारशे रुपये म कॅनल होते.
ह.
हा हॅलो.
एक.
हगलो.
हॅलो.
येतो काय हॅलो. तुझ येत की मला खरं हॅलो. ह.
हॅलो.
हलो हलो.
ह.
येतोय का आवाज.
कती आवाज नाहीत आहे तुझा